आवाज क्लिअर येतोय काय?
हो हो येतोय.
मागाशी येत नव्हता.
हा आता येतोय की बघा.
होय होय येतोय. बोला.
हा तर अ दैनंदिन जीवने आपल्या आयुष्यात खूप म्हणजे गरजेचे असते. म्हणजे कामाची न नियोजन नियोजन आणि आप दिवसभरात खूप काही वेगवेगळी काम असतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीची तीन वेगवेगळे असते. ठरवलेले असते.
हम्.
त्यामध्ये हा त्यामध्ये सकाळी आपण लवकर उठणे व्यायाम करणे. परत संतुलित आहार घेणे. आणि. त्यामधलं पहिलंच लवकर उटले म्हणजे आपण काय दिवसाची सुरुवात लवकर करणे. मनाला प्रसन्नता मिळते लवकर उठल्यामुळे कामाची पुरेशी काम. हो आणि कामाला पुरेसा वेळ मिळतो आपल्याला लवकर. टल्यामुळे.
हा लवकर उठून जड वगैरे केलं तर. म्हणजे त्याची ऊर्जा राहते दिवसभर ऊर्जा मिळते. आणि आनंदी उत्साही राहत. म्हणजे थकवा वगैरे असं आल्यासारखं वाटत नाही. सकाळी लवकर उठून व्यायाम केल्यामुळ फ्रेश वाटत.
हो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय तर व्यायाम दररोज. कि मग पंधरा ते तीस मिनिट चालणे आणि योगासने किंवा ध्यान करणे मड गजे. अ त्यामुळे काय होतंय शरीर सुदृढ राहते. किंवा मानसिक तणाव कमी होतो.
हुं
हो आणि सकल आहार सकल आहार म्हणजे काय तर सकाळी पोटभर आणि पौष्टिक नाष्टा करणे म्हणजे बर्गर, पिझ्झा पिझ्झा हे खाण्याऐवजी आपले कडधान्य घरी बनवलेले संतुलित आहार खाणे गरजेचा आसतो म्हणजे दिवसभर ऊर्जा टिकून राहते. ठाण्या ऊर्जा टिकून राहण्यासाठी गरजेचा असतो संतुलित आहार. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काम आणि जवाबदाऱ्या तर मी मगाशी शीच म्हटलो तुम्हाला प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीच दिनचर्य हे वेगवेगळे आसते. शिक्षण असो किंवा नोकरी असो विद्यार्थी शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाताना एक प्रौढ व्यक्ती आपल्या नोक री किंव्हा व्यवसायासाठी बाहेर पडतात अ म्हणजे हे आपलं दैनंदिन जीवनाचा एक मोठा भाग आहे. अ शिक्षण आणि नोकरी आणि नियोजन म्हणजे नियोजन आपण काय केलं पाहिजे की दिवसाच्या सुरुवातीलाच कामाचे आपण दिवसभर तर काय काय करणार आहे याची यादी बनवणं अत्यंत गरजेचं आहे म्हणजे कसं त्यामुळे आपल्याला काम काम वेळेवर पूर्ण होत ना
हो
आणि ली तुम्ही जर यादी बनवल्यामूळ वेळ वायाचा जात नाही आणि कामे वेळेवर पूर्ण होतात.
हम्
हा आणि तिसरी गोष्ट म्हणजे घरातील कामे ऑफी स किंवा शाळेव्यतिरिक्त घरातील साफसफाई असो स्वयंपाक असो किंवा इतर कौटुंबिक जबाबदारी आसो पर पाडने अत्यत त जीवनाचा म्हणजे हा गरजेचच आहे ना स्वयंपाक साफसफाई असो किंवा कुटुंबाची जवाबदारी असो. आणि संध्याकाळची वेळ कुटुंबासोबत संवाद करणं आ त्यंत गरजेचं आहे दिवसभराच्या कामानंतर संध्याकाळी कुटुंबासोबत एकत्र बसून जेवण करणे आणि गप्पा मारणे त्यामुळे ना ते संबंध घट्ट होतात. एकमेकातील बॉन्डिंग खूप छान पद्धतीने वाढत ते आणि दुसरी गोष्ट म्हणजे हाऊसमऊस आणि छंद स्वतःला फ्रेश ठेवण्यासाठी गानी ऐकने, वाचन करने, किंवा एखादा आवडता छंद जोपासणे म्हणजेच चित्र काढणे, रांगोळी काढ ने परत डान्स म्हणा गाणे म्हणा त्यंत वेगवेगळ्या पद्धतीचे छंद असतात प्रत्येक व्यक्तीचे ते जोपासणे अत्यंत गरजेच आहे. आणि रात्रीची विश्रांती म्हणजे झोप ही सात ते आठ तासाची शांत झोप अत्यंत आवश्यक असते माणसाला गरजेची असते ती. अ मोबाईल किंवा स्क्रीनचा वापर टाळल्याने झोपेची घु ह गुणवत्ता सुधारते. आणि मजे क दै हा दैनंदिन जीवन हे खूप सादे वाटू शकते यामुळे पण अ त्यात शिस्त आणि सकारात्मकता असणे खूप गरजेचे आहे. हा आ आणि आपण आपल्या आयुष्य अदिक आनंदी आणि अर्थ पूर्ण बनू शकतो यामुळे रोजच्या घाई गडबडीत स्वतः स्वतःच्या आरोग्यासा ठी आणि कुटुंबासाठी अ वेळ काडणे हाच मजे खरा अम आ आर जीवनाचा मंत्र आहे ना.
हम्म.
हा म्हणजे आप अ प्रत्येक माणसाचं कसं वेगवेगळं असते दिनचर्या सकाळी लवकर उटणे किंवा
हो आता नोकरदारांच नोकरदारांचं बगायला गेलं तर त्यांच कस लवकर उटणे काय असेल ते व्यायाम वगेरे करणे अ नंतर अ जेवण वगेरे करून पुन्हा ते कामाला जाणे. कामावरून आल्यानं ह त्यामुळं आणि ते त्यांच रुटिंग बसलेल असतय. आता शाळेतल्या मुलांच कस त्यांच त्यांच रुटीग अस मजे दिवसभराच जे काय असेल ते बाबा उटणे किंवा क करणे नंतर शाळेच आवरणे शाळेेत जाणे शाळेत नंतर वा घरी आल्यानंतर एक अर्धा तास खेळणें नं तर अभ्यास हे सगळं त्यांचपण रुटीग म्हणजे. दिनचर्या ते तशीच असते प्रत्येकाची ठरलेली अस
हा तर आता आपल्या आईची मणा
सकाळी लवकर पाचला उटणे, घर झाडणे. अंगण सारवणे सडा रांगोळी करणे हे परंपरा मणजे अगोदरपासून चालून आलेली आहे ना
आता स्त्रियांसाठी सुदा गरजेचं कस पौष्टिक नास्त मणजे वगेरे खाणं गरजेचं आहे कारण आपल्या आहारात अ पालेभाज्या किंवा फळे कडधान्य हे अत्यंत आवश्यक आहे. सकस आहार घेतला पाहिजे. आता कस आताच्या जगात पण जंक्स फूडच जास्त प्रमाण वाढलंय त्यामुळ वडापाव म्हणा किंवा बर्गर पिझ्झा हे न खाता आहाराला प्रथम प्रा धान्य दिल पाहिजे त्यामुळ आपलं आरोग्य पण चांगलं राहील रक्त वाडेल आणि अ व्यवस्तित म्हणजे रोगराई पण दूर होईल.
हं
म्हणून आपल्या दैनंदिन म्हणजे जीवनात किंवा दैन दैनंदिन आपल्या या ह्याच्यात आहाराचा पण सामावेश केला पाहिजे.
हो. म्हणजे एकंदरीत संतुलित आहार खूप म्हणजे खूप गरजेचा असतो. आता तर खूप गरजेचं आहे. आणि कस संत तुलीत आहार म्हणजे त्या संतुलित आहारामुळे शरीराला ऊर जा मिळून देण्यासाठी म्हणजे गरजेचे असते.
अवसंतुलत आहार नसेल तर. असा असायला पाहिजे ना संतुलित आहार असेल तरच आपलं कसं अ अ म्हणजे भाज्या किंवा फळांमधून कार्बोहायड्रेट हे अ कार्बोदके. हे सगळं मिळतं त्यामुळे जे आपल्या शरीराला उपयोग आहे. ते सगळं मिळतं आणि त्याच्यामुळे आपली हाड किंवा सगळं बळकट राहतय. सकाळच्या व्यायामामुळे सुद्धा आपण फ्रेश राहतोय बळकट राहतोय. हे पण आवश्यक आहे. आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनासाठी आताच्या धावपळी च्या जगात. वापरायचं म्हटलं तर हे सगळं गरजेचं आहे. व्यायाम म्हणा आहार म्हणा भरपूर जो मनासते. सात ते आठ तास जॉब घेतले पाहिजे. नाहीतर डोकं उठणे किंवा असं म्हणजे. एक प्रकारे अस पिंगाळ्यासारखं किंवा कशात उत्साह नसल्यासारख. त्यामुळ आठ सात ते आठ तास झोप गरजेची आहे.
हा म्हणजे त्यातून काय कारबोदक आहे प्रतीने जेवनसत्वे आणि खजीने अं स्निग्ध पदार्थ हे सगळ मिळत ना रोग प्रतिकार शक्ती वाढते.
चालेल.
मला तुमच्याशी बोलून